हॅलो
हां बोला आवाज द येतो आहे
हा येतोय तुम्हाला येतोय काय
हा हा येतोय येतोय काय करताय
स्टडी करत बसले बा तु तुमचं जेवण झालं जरा एक्झाम आहेत नाही सेव्हन्टीन ला जरा स्टडी नोट्स काढायचं होतं तेच काढत बसले
होय हा हा
होय तुम्ही काय करता
काही नाही आता जेवलो मी पण बसले होते हेच आपलं शिलाई काम करते ना मी घरी त्याच्यामुळे कटिंग करत बसले होते मग जेवायला आलेवर मिस्र पण जेवले आता हम
हा ह घरीच येतात का जेवाला
होय जेवायला म्हणजे जवळ आहे इथून एक दहा मिनिटाच्या अंतरावरतीच आहे काम हा मग आता जाता दुपारच जेऊन मग थोड रेस्ट घेऊन मग जातात आणि
हम् मी पण सगळं आवरले सकाळी सगळी पोरं वगैरे गेली शाळेला मग मी पण जेवले मग आता जरा एक दोन तीन तास स्टडी करायचं मग आणि संध्याकाळचं आहेच डेली रुटीन आमचं म्हंटलं जरा स्टडी करूया तो परत एक्झाम पण अवघड असतात नाही लई
हो मग येतात किती वाजता मुलं मग
मुलगा येतोय माझा एकट मोठा पाच वाजता येतोय आता ह्याला बर नसल्यामुळे घरी ये ना मी तर मीच जाऊन आणतो दुपारी दोन वाजता
हा हा हा
हम्म ते मी जायचं मग घेऊन यायचं फक्त त्याला
हो हो
हम म मग मला मग शिक्षणच्या बद्दल बोलू काय
हा चालतय की
म तुम्हाला पण म शिक्षणच्या बद्दल तुम्हाला पण जर कळल नाही त्यासाठी बोलू मग माझं कसं माहित काय पाच वर्षाचं सेकंड पी वर पाच वर्षाचा कोर्स आहे काय
बरं
मग मग सेकंड इयर वर पाच वर्षाचा आहे तुम्ही डिग्री कंप्लीट केला तरी तीन वर्षाचा कोर्स आहे तीन वर्षे एल एल बी येथे नुसते पाच वर्षाला कस ते बी ए एल एल बी येते मग तुम्ही आता डि डिग्री पण करू कम्प्लीट करता मग अ तुम्ही एल एल बी पण कंप्लीट करता असं असते
हा या्या पाच वर्षाच्याच्या
हा पाच वर्षाच्या ह्याच्यात मग फस्ट स्टार्टिंगला कसं असते आम्हाला असं वाटते की बाबा लईच उघड असते लई कसं करू मी कसं करू कु ल लॉ सबजेक्ट सब्जेक्ट असतात मला येते की नाही कसं असं लय भित्ती वाटलंच असते पहिल्या शूटिंगला मला पण तसं झाल तर लय भित्ती वाटलं तर तर माणूस कस विहिरीत पडलग नाही पवायला शिकणार ना होय नाहीतर काय भीेतच हो राहणार आम्ही त्याच्यात पडलं मगच आम्ही त्यात शिक ला मग स्टार्टिंगला असं वाटलंच आम्हाला पण लईग अवघडचते कसं करायचं काय करायचं मग पहि स्टार्टिंगला आम्हाला लिगल म्हणजे लिगल ोलल लॉ सब्जेक्ट असते स्टार्टिंग फर्स्ट सेमलाच वर्षाला म दोन सम फ फोर मंथस ला एक सेमस् अस असते आम्हाला
मुब
मग फर्स्ट सेम मध्ये आम्हाला लिगल पण सब्जेक्ट असा असते लिगल सब्जेक्ट म्हणजे सगळे लिगल वर्ड्स असतात त्याच्यामध्ये
बरं
सगळी लिगल वर्ड्स मग ते आम्हाला लॉ मध्ये काय काय लिगल वर्डस येतात कसं असते त्याच्याबद्दल आम्हाला त्यात सगळं शिकवायला जातात शिकू त्यात मग त्यात केसेस पण असतात मग कुठलं काय कुठ काय झालं कस झालं हे मला त्यात पण शिकवतात मग होय आणि कसं सेकंड सेमला जरा जर वाढवत जात तो ह्याच्यात फर्स्ट सेमला तेच सांगितले मग सेकंड सेम ला आणि दोन सब्जेक्ट मग आता लिगल टू मग टॉर्ट असं दोन दोन सब्जेक्ट वाढवत जातात
तुम्हाला ते तुम्हाला मात हे शिक शिक्षणात ह ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला असं मुळात जायचं होतं का कसं काय म्हणजे आवडच होती तुम्हाला हे करण्याची
मला पहिला कसं होतं मा का स्टार्टिंगला आवड होती म्हणजे दहावी नंतर लय आवड होती मी करायला पाहिजे काही तर करायला पाहिजे काय तर करायला पाहिजे नंतर बारावीच्या नंतर काय झालं कस काय डोक्यात मला नको वाटलं शाळा नको तिकडे सगळी घरात बलायची लगिंग करून द्या तवा कस होतं कोस शिकवत हो तेव्या शळा
ह
लगिन करून द्यायचं असंच होतं की सगळ्यांच्या डोक्यात मग लगिन हा लगिन करून द्यायला तर च ठीक आहे लगिन करून घेऊन जाऊया तिकडडे काय अभ्यासच टेन्शन ते काय नसते नवऱ्याच्या घरी ग बसाले ते
बर डोक्यात तोच समजा
हा हा असं होतं मग नंतर हिताळंग नाही समजते नाही ते काय करायचे असते नवऱ्याच्या घरात काही नाही पहिलं कर त्या ते तर शंभर टक्के खरां मला असं वाटलंत की पहिला लग्नानंतर लग्नाच्या आधी वाटलं होत की नवऱ्याची घरी म्हणजे लगिनी करून ग नवऱ्या सघच बसायचं असं मला माहित न होतं क
मला खरंच लिटरली आ आयडिया पण होतं का का म्हणजे माझ्या माहेरमध्ये मी एकटीच मुलगी
हम्
आमची मम्मीला एकटीच मुलगी एकटीच मुलगी असल्यामुळे मला काही म्हणजे भरल्याला तांबे पण उचलून ठेवत नव्हतो तिथ
होते ह
काय म्हणजे काहीच करत नव्हतो मी तिथं मग तसं असल्यामुळेळ मला असं वाटलं की हीत पण आलं की तेच असेल ना नवरा नवऱ्या लगीन झालं म्हणजे नवऱ्यास बसायचं फिरायला जायचं त्या सगा बोलात बसायचं असंच वाटत होतं मला इिथं काय आलो तवा्हा मला कळलं की काय असते या संसार मग एक दिवस काय स्टार्टिंगला लगीन झालं मग आमची सासू का एक तीन चार केलीत एक दहा पंधरा दिवस असं केली मग त्यांच झालं की लगिन झालं सगळं झालं मग त्यांच त्यांनी कामाला जायला लागले मला असं भांडे घासून धुनाधून काही म्हणजे काही सवच नव्हतं
हा
काही माहत नव्हतं मग मला सांगायचं म्हणजे तुम्हाला सुपामध्ये मला ते हे पण तांदूळ पन नीट करता येत नव्हतं एक दिवस तर असं तांदूळ असं नीट करायला गेलो सगळं तांदूळ असं घर भरून टाकलो तो असं झालत मला होय मला काहीच येत ना स्वयंपाक म्हणजे काही म्हणजे काहीच माहत नव्हत ते झालं मग काय करायचे आमच्या पाठी मागा दरवाज असल्यामुळे भांडे देऊन तिथंच ठेवत होती आणि काय करायची मी झोपून आ सगळं हे करायची म्हणजे झोपून तिकडनं उठून यायची आंघोळ करायची अंोळ झालं क नाही माझं दरवाज उघडून बघायची भांडीधवून बघायची ते मलाच ठेवत होती त्यांनी ते भांडे धुून बघायची मी रडायची खरं भांडे धून बघायची ते न रडायची मि का काहीच माहित नव्हत ओ त्याच्यातल करायला पाहिजे असं हे करायला पाहिजे
करता
संसारच म्हणजे मला काहीच हो काहीच माहत नव्हतं मी असं पाच सहा महिने रडलोय मी असंच मला नेमच्या मम्मीला फोन करायची मला भांडे ठेवल्यात धुनं ठेवल्यात त्याला मला होत नाही मला हो मग
णार
त्यांनी का बोलणारो झाल तर करायलाच लागते राहू देकर कारण पाप माझा नवरा पण काय त्या टायमाला असं मदत करायची तो मी ग तू घेत मी तू गासून मी ठेवून घेतो तू कपडे धुून दे मी बोवाळत घालतो मग अस त्यांनी पण पुण्याला जॉब होती पहिला असल्यामुळे महिना दोन महिना घरीच होती तथ तसं सुट्टी घेऊन
बर
मग त्यांनी असं जरा जरा मदत करत होती मला मग नंतर नंतर नंतर जरा जरा सवय झाली सगळे होऊन होऊन मग करायला सगळं शिकलो मग असं चालत चाल आता नाही स्टार्टिंगला काय का प्रॉब्लेम झाले ग मला आता सगळे येत ए टू जेड येत आणि आम्ही धाबं पण होतं आमं ाब्यात सकण मी काम केलं आता आता सगळं किती पण शंभर लोक येऊ्या ऐकत नाही मी खराला
अरे मग काय भरपूर प्रगत केली जा किमा
होय होय पहिला ते काहीच म्हणजे एकटीच मुलगी कसं आहे आमच पप्पा नसल्यामुळे आमची मम्मी कसं माहेरातसून राहिले नाही
हा हा
माहेरमध्ये येऊन राहिल्यामुळ आमच दोन मामा त्यां हा सगळ्यात एकटीच मुलगी मी व सगळ्यात ला मला काय काम लावत न काय कॉलेज घर कॉलेज घर ते शाळा आणि घर घरलायचं जेवायचं अभ्यास करायच झोपून टाकायचं सकाळी शाळेला जायचं एवढंच काम
ह त्याच्या म जबाबदारी नव्हतीच
काहीच नव्हती एकदा अस लगीन झालं मगी हिथ आलग नाही सगळं कळलं काय असते काही नाही
हे कराय लागतंय हे माह झालं का
माहित झालं त वाच माहित झाला मला मला भाकरी आणि मी तिथं कधीत आमची मम्मी भाकरी करायला लावायची मला भाकरी कला होता आणि भा क्रमी करतच दो तीन त्यातली कुणाना भाकरी घेऊ देत नव्ह तु मी सगळी भारीमध्ये सपू परत आणि त्यातले भाकरी कम पडतात ना आणि केल्याला त्यांना दिसत नाही असं करून मी भाकरी सकट कुणाला घेऊन देत कधी एकदा करायची आमची मम्मी लावायची शी मग नवऱ्याच्यारात काय करणार बोलून होय ह हम ह
तरी भरपूर मग हे करून आता एवढं येते म्हटल्यावर छानत सगळं
होय होय शिकलोय सगळ आता भरपूर आता आमची सासूस म्हणते वि ना किती पण लोक युदेत काम कला ह की करत नाही म्हणून
मग झालंय की आणि काय पाहिजे झाले हो
चालते करतो क्या आणि कॉल
चालते चालते ठीक आहे
अ